हा आवाज येत आहे का हॅलो
हॅलो
हा आवाज येतय का माझा मी म्हणजे काय सांगणार होते हॅलो
ओके तर मी तुम्हा काय नाही मला माहित नाही कारण तुम्हाला रें प्रॉब्लेम असेल तर मला एखा टॉपिकवर तुमच्यास डिस्कशन करायचं होतं तर मी बोललीन की की परंपरा तलीला
हा हॅलो
रिॲक्ट करू शकताय तुम्ही आवाज येतोय माझा येतोय दीदी आवाज तुमचा आला मला आवाज माझा येतोय तर परंपरा याल बोलायचं होत तर तुम्हाला मी साधा कॉल करत होते तुम्ही बिझी म्हणून मी तुम्हाला टेक्स्ट टाकला सो तुम्ही कॉल केलात त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे
तर परंपरेबद्दल पहिला तर तुमचं मत मला जाणून घ्यायचं आहे तुम्ही काय सांगशील परंपरा म्हणजे काय
परंपरा म्हणजे आता कस पिढ्यान पिढा जे चालत आलाय म्हणजे जे चालत आप जे संस्कार म्हणा किंवा पिढ्यान पिढ्या जे आपल्यावर म्हणजे लहानपणापासून जे आपण बोलतो किंवा चालतो त हे आपल्याला म्हणजे सगळ्यांनी पहिल्यापासूनच केलेले संस्कार किंवा ते आपल्याकडून दुसऱ्याकडं जे जात त्याला परंपरा असं म्हणजे म्हणतात
अगदी बरोबर जसं की तुम्ही म्हटलात की परंपरा म्हणजे पिढ्यानपिढ्या चालणार चालत आल्यापासून म्हणजे अनेक पिढ्या जस की आपल्या आई वडिलांच्या आजोबापासून मी काय म्हणते ऐ का आपल्या आई वडिलां आजोबांपासून आपल्या आजी आजोबापर्यंत आपल्या आजी आजुबांपासून आपल्या आई वडिलांकडे आपल्या आई वडिलांकडून आपल्याकडे एखादी गोष्ट एखादा संस्कार किंवा एखादी अ कथा किंवा कथा म्हणण्यापेक्षा एखादा एखा गोष्टच घेऊया तर ती गोष्ट पुढील पिढ्यापर्यंत प्रधान करणे म्हणजे परंपरा होय तर आता आपल्याकडून आजी आजू म्हणजे आपल्या आई वडलांच्या आजी आजोबांपासून आपल्याकडे काय आलेलं आहे तर आपल्याकडे मेन म्हणजे महत्त्वाचे संस्कार आले आहेत मी मला संस्कार असं सांगता येईल कारण संस्कार ही खूप मोठी पद्धत आहे आणि मुलींना मुलांना संस्कार देणे खूप महत्त्वाचे आहे तर पहिल्या आपल्या पिढ्यांकडून संस्कार आलेले आहेत दुसरं तर तुम्हाला सांगायचं झालं तर मी म्हणेन की एखाद्या चांगल्या गोष्टीवर म्हणजे बालविवाहासारख्या अ गोष्टी बंद झालेल्या आहेत आता तुम्ही बघतच आहात की अठरा वर्षाच्या अगोदर स्त्रियांचं लग्न करून दिलं जायचं किंवा पाळण्यात देखील अगोदरच्या काळात लग्न के केलं जायचं त्यामुळे मुलींचा पूर्ण विकास होत नसेल म्हणजे असं म्हणतात की मुली बॉडीतील सर्व जे विभाग आहेत किंवा पार्ट आहेत त्याची पूर्ण वाढ होण्यासाठी किमान कमीत कमी अठरा वर्ष तरी लागतात बरोबर ना सायंटिफिकरीित्या हे प्रूफ झालेला आहे वैज्ञानिक कारणानुसार आणि त्यामुळे विविध म्हणजे रोग होण्यास किंवा विविध प्रकारचे आजार होण्यास सुरुवात होते तर या पद्धतीने ही जी बाईट परंपरा आहे ती नष्ट झालेली आहे आणि चांगल्या परंपरेचा विकास होत आहे जसे की पुनर्विवाह बघतोय आपण की पुनर्विवाह ही एक चांगली पद्धत आहे अगोदरच्या काळात अ लग्न केल्यानंतर पहिलं एक लग्न झाल्यानंतर दुसरं लग्न करण्याची पद्धत नव्हती म्हणजे एकच लग्न करायचं आणि गप्प रहायचं असं होतं मग त्यावेळी मुलींच टक्कल करण्यात येत होतं किंवा व्हाईट कलरची साडी पांढ्या कलरची साडी परिधान करत जात होती म्हणजे विविध प्रकारचे संस्कार होते अ किंवा परंपरा होती. कि की मुलींनी लग्न झाल्या म्हणजे अ नवरा मेल्यानंतर लग्न होऊन नवरा मेल्यानंतर बाहेर पडायचं नाही.
घरीच रहायचं, तिचं सौंदर्य झाकून ठेवायचं कारण अशी परंप परा होती. बरोबर ना?
हम्म.
तर ही परंपरा नष्ट होऊन आता दुसऱ्यांदा त्या स्त्रीला किंवा त्या मुलगी ति तिच लाईफ जगण्याची, आ जीवन जगण्याची संधी मिळाली आहे. ती दुसरं लग्न करू शकते, तिज मुन म्हणजे टक्कली देखील करू शक करू शकत नाही. किंवा म्हणजे केस वाढवू शकते ती ज लाईफ तिची जगू शकते. अत्यंत छान पद्धतीने ही परंपरा आली आहे म्हणजे वाईट परंपरा देखील आहेत. चांगल्या परंपरा देखील या जगात अजूनही अस्तित्वात आहेत. तुमचं परंपरेबद्दल अजून काय मत आहे?
माझं का? हा हे म्हणजे तू बोललीस त्याच्यावर म्हणजे सगळं बरोबरच आहे नाही असं नाही. आणि त्यात आपण हे पण ऍड करू शकतो ना सण, उत्सव किंवा व्रतवैकल्य किंवा आपण जे पाहून विचार करतो तो कसा करतो? किंवा वडीलधाऱ्यांचा मान सन्मान ठेवायला हे पण आपण लहान म्हणजे आपल्यावर केलेले संस्कार किंवा लहानपणापासूनच हे आपण शिकतो. आणि ते शिकवण आपण म्हणजे मुलांना देतो. म्हणजे एक आपल्याकडूनच ती परंपरा चालत गेली आणि चालत राहते ना. वडीलधाऱ्या माणसांचा म्ह जे स्मान सन्मान कसां करायचा किंवा सन्मान करायचा किंवा वाईट वगैरे न बोलणे. किंवा आता कसं आपली आई व्रतवैकल्य करते, मग आपण पण ते बघूनच म्हणजे करतो ना, पुढच्या पुढील पिढीला ते आपण नाई देतच राहतो. नंतर म्हणजे हम्म मग त्या हे असं जे सगळं आहे ते सगळं आपण म्हणजे मन् मुलांना सांगतो किंवा मुलं ऐकून किंवा ते बघून स हे करूनच सगळं आपल्या अंगी अनु करण करतात. आपल्या बघ न बघून आणि तेच पुढं परत सगळं चालत राहते ना?
हो जसं की तुम्ही सांगितला त्या पद्धतीने.
हो. आणि काय वाटतेय तुला?
थांब तर अजून सांगाय गेलं म्हणजे तुम्ही जसं म्हणला की पिढ्यापिढ्या मुलं अनुकरण करतात. तर परंपरा एक मीच बोललो की चांगल्या देखील आहेत आणि वाईट देखील आहे. आता वाईट परंपरेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की बालविवाह आणि चांगल्या परंप रेमध्ये सांगितले की पुनर्विवाह. तर कम्पेअर करता फरक स्पष्ट असं करा आपण बोलता तर अजून काही अ चांगल्या पद्धती आहेत. काही वाईट पद्धती आहेत जस की तुम्ही मुला मुलींच सांगितला. तर एखाद्या परंपरेमध्ये चांगला माणूस जन्माला आल्यास किंवा आपल्या पिढीतील एखादाच अगोदरच्या काळात चांगला माणूस असे तर ती चांगली शिकवण पुढील पिढ्यांना देतो. म्हणजे तुम्ही चांगले असाल तर पुढचे ते अनुकरण करतं ना. जर तुम्हीच वाईट मार्गाला म्हणजे दरोडेखोर, चोर किंवा गुन्हेगारी बेरोजगारी याच्यामुळे तुम्ही चोरीच्या कार वगैरे तुम्ही केला तर तुमची पुढ पिढी पुढी हां हा म्हणजे तुमची पुढची पिढी देखील आहे ना मग तीच होणार ना आणि ही वाईट एखादी वाईट परंपरा म्हणजे ते म्हणत्यात ना चांगल्या परंपरेमध्ये मी तुम्हाला सांगू का तर तुम्ही जरा व्यवस्थित त्या काम केला कष्ट केला तर तुमची काय तुमची सात पिढी असं बोलतात की मी इतकं कमवून ठेवलं आहे की पुढच्या सात पिढ्या माझ्या व्यवस्थित जगतील असं दे ते म्हणतात तर तुम्ही जर आजपासून आत तपासून म्हणतात केल्याने होत आहे रे आणि आधि केलेची पाहिजे असं बोलतात हा तर तुम्ही जर आत्तापासूनच सुरुवात केलात तर तुम्हा तुमच्या पुढील पिढ्याचा उद्धार होईल किंवा तुमच्या तुमच्या जरी पिढ्यांनी म्हणजे अगोदरच्या काळातील लोकांनी पूर्वजांनी जर तुमच्यासाठी करून ठेवलं असलं तर तुम ची पिढी असेल तुम्ही देखिल आनंदात जगत असशीला तर ही एक चांगली आहे म्हणजे वाईट देखील आहेत आणि चांगल्या देखील आहेत परंपरा जसं चोरीचा कार करत असेल तर
म्हणजे आनंद हो ते पण आहे आणि जरी हो पण आपण हे पण सांगतो ना की म्हणजे चांगले आहे ह्याच्यासाठी कष्ट करा आणि म्हणजे कमवून खावा किंवा हे तसंच आपण म्हणजे मुलं पण मग तशीच म्हणजे ज्यांना आपण जे चांगलं शिकवतोय ते चांगलीच होतात आणि ज्यांना वाईट हे होतंय ते न शिकता किंवा न कमवता न हे करता हे असे मग वेगवेगळे प्रकार करत राहतात चोरी किंवा हे असं
हो म्हणजे थोडक्यात परंपरा ही महत्त्वाची आहे
त्वाचे
जसं की म्हणजे वेगवेगळ्या परंपरा आहेत ह हा बोला बोला मॅम
आणि वेगवेगळ्या पण म्हणजे आपण हिथं पण आणि जस आपण जसं इकडं तिकडं जरी गेलो समजा इथून थोड्या अंतरावर गेलो. तरी तिथ म्हणजे असं वेगवेगळ्या पण आहेत आता महाराष्ट्र हाली कसं वेगळ्या परंपरा आहेत आता महाराष्ट्रात कस बाईची साडी नथ डोक्यावरून पदर हे सगळं त्यात आलं हा आणि आपण आताो दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या देशात गेल तर त्यांच्या पण म्हणजे त्यांच्यानुसार त्यांच्या त्यानुसार त्यांच्या परंपरा ह्या सगळ्या वेगळ्या म्हणजे पूर्णपणे वेगळ्या असतात.
हो.
जिथं जसं असेल म्हणजे तिथलं जिथं जसा देश तसा वेश आपण म्हणतो. त्या पद्धतीनं जे जिथं जाव आपण तसं तिथं पण तेच बघायला मिळतं ना त्यांच्या परंपरा वेगळ्या महाराष्ट्राचं वेगळ्या म्हणजे प्रत्येकाच्या परंपरेचा अनुभव जर आप आपण आता असं समज एखाद्या ह्याच्यासाठी आपण गेलो तर तिथ राहिल्यानंतर तिथल्या पर परंपरा बघून आपल्याला पण म्हणजे त्यांच्या परंपरा कशा आपल्या कशा हा वेगळा अनुभव मिळतोय.
हो म्हणजे खूप छान पद्धतीने तुम्ही परंपरा ही एक वि विषय किंवा हा या शब्दाच खूप मोठ- मोठ्या प्रमाणात म्हणजे तीन चार हजार शब्दामध्ये विश्लेषण केलं किंवा चांगल्या परंपरा आणि वाईट परंपरा त्याबद्दल देखील आपण डिस्कशन केलो आणि तुम्ही तुमच्या टाईम मला स्पेंड केला किंवा माझ्या एका विषयावर बोलायचं होतं त्याबद्दल तुम्ही एक्सप्लेन केलं. त्याबद्दल मी ही तुमची आभारी आहे आणि तुम्ही तुमचा टाइम दिला त्याबद्दल धन्यवाद.
बरे आहे चालते ठेवू का.
हो हो ठेवा.